हा, काय करायलाय?
होय कट च झाला कशानं मी म्हणून तर मी मम्हणलं आता लावया आपण. बोला की काय म्हणत होता ते तुम्ही, फुलांचं.
फुलांच म्हणजे आपण झाडांना जर फुल ठेवलं तर ते किमान आठ पंधरा दिवस राहत. आणि तेच जर फुल तुडलं एक किंवा दोन दिवसात ते पूर्ण खराब होऊन जात त्यामुळे ते झाडाला रह दे खूप भारी वाटत अजून एक आम्ही अं जवळपास सातवीला असेन. त्यावेळी आम्हाला ह्यायला नेलं होत. एखादा्या कृषी पर्यटन साठी अ वि्हजिटला नेलं होत त्या शे ती कशी करायची असते, आणि नवनवीन फल आप फळे, फुलं, पालेभाज्या याची लावण करून आपण चांगल्या प्रकारे उत्पादन कसं घ्यायचं, हे त्यांनी सांगत होते. तर त्यांच्या इथे एक फुल होत, कार्निशन असं काहीतरी नाव होतं त्याच
ते फुल तोडल्यानंतर किती दिवस राहत असेल?
बघा काय
अह
काय म्हणला?
जर समजा एखादं फूल आपण तोडलो
हा.
तर ते फूल किती दिवस आपल्याकडे ताज तवान राहू शकते
एक दिवस पण नाही फ्रीज मध्ये ठेवलं तर एक दोन दिवस एक दिवस दीड दिवस
हो तिथ कसं होत ते जे फुल होतं ना त्या असं म्हणजे असं विल टाईप असायचं जाड असं करंगळी एवढं तर आणि फुलं एवढी सुंदर ती जर तुम्ही ते फुल तोडला तोडल्यानंतर त्याचे फक्त पाणी बदलत राहायचं काय
हा.
किंवा त्याला स्पंज टाईप ह्याच्यात ठेवायच जरी नसेल शक्य फक्त गार गार ठिकाणी जरी ठेवल, गार ठिकाणी म्हणजे काय आहे तुमच्या घरातलं एखादे ठिकाण असेल जिथं प्रकाश येत नाही पण ते पनी थंडावा असते
हा.
किमान आठ दिवस फुल राहील ते
होय आता तुम्हाला एक सांगू काय? आता एकेकांना काय सवय असत्या झाडावरच वगैरे फुल बघितलं की लगेच तोडायचं किंवा लगेच म्हणजे असं त्याला म्हणजे कळी जरी असली तरीच ते उमलून द्यायचं नाही तेव्हा एवढी म्हणजे खरंच आहे आता म्हणजे अशी लोकंजण प्रत्येकजण तसेच करतात की झाडावर जर कळी जरी दिसले तरी तो काढायची
लोकांच्या दारात जी फळ फुलं असतात ना
हा.
आता समजा तुमच्या दारात फुलाचं झाड आहे. तुम्ही जेवढी फुलं तोड त नाही ना तेवढी लोकांनी तोडलेली असतात. हा. आणि त्या लोकांना अशीच सवय असते की बोलू कळी किंवा ते फूल पुढं जाऊन खराब होऊ द्या चालतय पण
हहम्म.
त्यांसनी मनाला येईल तेवढ तोडणार ते
हो.
हो ना ते त्यांनी सुद्धा देवाला घालणार नाहीत ना आपल्याला पण घालू देणार नाहीत
देवाला काय घालतोय
म्हणून आम्ही आमच्या इथे पण फुलांची झाड होती जास्वंदाची वगैरे तर हे काय करणार? घेणार आणि सगळीजण क अह कळी वगैरे काढून घेणार आम्ही त्याच्यासाठी कंपांड घाातलेल की सगळे जण तोडू नये किंवा हा बाबा फुलं पाहिजेत ना तुम्हाला चारपाच न्या तेवढंच देवापुरत रोज येऊन न्या चालतंय पण सगळे एकदम तोडून नेऊ नका
होय.
हा.
काय म्हणजे एकेक आमचं पहाटे पहाटे उठतात आणि तोडत्यात
हो पहिला ती आधी त हे लोक असायचे देवाला वगैरे चालले म्हणून फुलं घेऊन जायचे त्या लेडीज त्या तर आमच्याकडले दोघी
हम्म
त्याबरोबर सकाळी पाच साडेपाच ला आल्या साडेपाच सहाला कि निम्म झाडाची फुलचं गायब
बघा कि म कसं आता तेच आहे फिरायला म्हणून येतात आणि पहिला झाडांची फुलं आता आमच्या इथं समोर हाय काय आहे जास्वंदी वगैरे तुम्हाला सांगतो ते शेजाऱ्यांच झाड आहे आमचं नाही आहे ते पण तुम्हाला सजा आम्ही एक पण असं म्हणजे आमच्या देवाला त्यासाठी वापर केला नाही आम्ही खरं सांगतो अजिबात म्हणजे बघा स
पहिलंचत कसं लोक पण राहिलं नाही आणि आ आता कसं आहे लोक फक्त जग हे जेवढं स्पीड आहे ना
हम
तेवढ्या स्पीडने पळायचं लोकांना सगळं झटपट पाहिजे आता
होय.
हा फूल झाड लावलं की आठ पंधरा दिवसात फूल आलं पाहिजे कुठलं फळाच झाड लावलं एक वर्षात फळ आलं पाहिजे आणि तशी फळ आता तुम्ही मार्केटला जांभूळ याय लागल्यात माहिती आपल्या इकडे पहिलं जांभळाची झाडं असायची.
हो
जांभळाची झाड एवढी मोठी असायची. आणि त्याची जे फळ असायचं ना बारीक असायचं आणि ते गोड साखर खाल्ल्यासारखं लागायचं.
होय
आता जांभळाची झाडं आहेत की त्याची पानं एवढी जाड आहेत किती पानं बघितलं की म्हणशीला तुम्ही कि यार काय आहे अं ब खरंच जांभळाच झाड आहे कि दुसरं कशाच आहे पण त्याला जर
आता सगळं तुम्हाना सांगू आता तुम्ही केळी पण प बघा केळी पण कशी झाल बघितलंस ना.
केळी सांगू आता तुम्ही केळीचा विषय काढला हा. मार्केटमधन पिवळी केळी आणायच काय.
हम्म.
आणि फक्त कणी कडक उन्हाला ठेवायची
हम्म.
आणि ती केळी बघा अक्षरशः की नाही काळा जी डोक्याला हेयर डाय लावतात बघा
हा हा हा हा.
तसा काळा कलर मारल्यासारखे होता आणि तिजी वरची साल असते ना अशी पात्र पेपरासारखी होती आणि आत पूर्ण क नाही असं पुूरण कसं शिजल्यानंतर ते असं मऊ लुसलुशीत होते का असं केळ घट्ट केळ तसं होते फक्त उन्नत ठेवून बघा. एकदा आसचं झालं की आम्ही एका पाहूनच्या घरी चाल्यालो आणि सग पाहुण्यांना काय केलं आम्ही एकान फळ घेतलं. अ काय हे सफरचंद आणि केळी. आणि यं तसे दोन सेट केले सफरचंद, केळी आणि थोडसं बिस्किट पुढे दोन जण तर ठेवलं असं की केळीवाल्यानं पिशवी एकात बांधला पुढं जाऊन तुमचं तुमी सेपरेट करून घ्या म्हणतला. त्याला पण गडबड होती आम्हाला बी गडबड होती बर करतो म्हटलं. आम्ही काय केलं एका पाहुण्यांच्या इथ गेलं. तर त्यातले निम्मे निम्मे दिले त्यांना आणि दुसऱ्या पाहुण्यांच्याकड जायाचं आता त्यावेळी ती केळीची जी दुसरी पिशवी हुती ना ती आहे अशी आमच्या त्या गाडीमध्ये राहिली.
हा हा.
आणि तिथंन आमचा प्रवास चालू झाला, जवळपास दोन ते अडीच तास. तुम्हाला सांगतो ज्यावेळी आम्ही तिथं पाहुण्यांच्या घरी गेलतो.
हा.
केळी ज्यावेळी आम्ही घेतली ना केळीची पिशवी गाडीत नं काढून आता केळू कसं पिशवी भरल्या भरल्या पूर्ण भरून दिसत्या कनी
हा.
तर अक्षरशा ती उचलल्या उचलल्या असं पिठाचा लोधा कसा असतोय ना
बघा मग ते नाइ ते देशी केळीना पण हे करत्यात म्हणजे असं वापरत्यात केमिकल वगरे.
लोक आता कसं हाय नाइ पावडर नाइ याय त्याचं कसं असत ते एक औषध असतय एक बोटल असत्या ते खरं दोनशे का अडीशे रुपयेच्या आसपास.
हम्म हम्म.
ते साध्या पाण्यात तुम्ही दोन चार थेंब म्हणजे त्याचं कायतरी एक प्रमाण अस तेल तेवढ टाकला तुमी फक्त केळी बुडउन काढला कनी दोन चार दिवसात पिकतातचं ती पूर्ण
अंग बाई.
हा.
अवघड हाय की म.
आणि आता तर केळी म्हणा किंवा आता ही अंडी प्रवास बघा. पुण्यातलं कायतरी झाले अं जे हे हायत ना अंडी.
हम्म.
ती कायतरी एकदम लो कॉलिटीचं कदम पातळ फायबर असतय बघा.
हम्म हा हा.
त्यापासून कायतरी अंडी तयार किल्यात.
होय.
आणि ते जर तुम्ही फोडला कनी
हम्म.
आहे असं दिसतंय ज्या वेळी तव्यात टाकताय आणि जर त्याला एक्सट्रा गेलं गरम झालं तर ते हारनीस त ते आणि प्लास्टिक तयार होतय
बघा मग.
पण म ते आपण किती धोकादायक खाताय. ते हाय आता मधी तुम्हाला हे माहिती हाय? जनावरांचा चारा असतोय उन्हाळ्यात ते मुरघास म्हणून आणतात बघा बॅगा त्या चाऱ्याच्या
हा.
आता आपल्या इथे तो वाळवलेला चारा जो असतोय, तो गैर खातात का?
हा
कमी प्रमाणात खातात, पण ते तुम्ही कत आणलेलं ति जी बॅग असतात ना चाऱ्याच्या, कडवा कुट्टीच्या करून आणलेल्या, तो चारा गणगर लगेच खाता त्याचं कारण काय?
काय माहित आता कारण काय!
म्हणजे आम्हाला पण असंच वाटायचं. आम्ही एकदा काय केलं पूर्ण आता जनावरांना चारा कमी पडेल म्हणून त्यावेळी एक दोन चार महिने ईकडन तिकडन गवत आणून उन्हात वाळवून आहे अस ठिवून ग गैरास्नी घालाय गेलंतो, गैरांनी तोंड सुद्धा लावलं नाही. मग आम्ही एक दोन बॅगा आणल्या,
हम्म
शंभर शंभर किलोच्या तर तो चारा एकदम आपच्यासारखाच वाळला, पण ते लगेच खाल्ली नंतर आम्हाला कळालं, कि ती जनावर खावीत म्हणून त्या चाऱ्यावर कनी, हे स्प्रे फवारून त्याला अ जनावरांना ते आवडलं पाहिजे अशा पद्धतीने त्याच्यावर काहीतरी केमिकल टाकतात.
होय?
हा म्हणजे आपल्याला किती हे आहे,
हम्म
एक मिनट जरा